हॅलो!
हॅलो!
हा.
तू बोल
यावर तिनी म्हणल्यात हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही पॉलिटिकल पा र्टी बद्दल बोलायचं नाही असं म्हणली नाहीयेत सोड खरं तेनी फॉर्ममध्ये तर विचारत होती, कि बोला काय तुम्ही राजनीती बद्दल. खर आता फॉर्मच नाही आहे.
तेच कि म फक्त ते सेकंड वर जातयच. राहुदे सोड आपल्याला काय कराय
होय आपल्या वर्गातल्यांबद्दल बोलण्यापेक्षा पॉलिटिकल पार्टीबद्दल बोलणं सेफ आहे असं वाट ते मला
एक तर नंतर
नाही तर काय
बाई माझ आजून त्या फोनवर टास्क करायचं राहिल्यात, मी आता करणार आहे बाई.
मला ह्या टास्कच एवढं नाही पडलं म्हणजे कसं तर करून कम्प्लीट होऊ देत काय माहीत किती पैसेे येत्यात तेवढ येऊ देत असं म्हणालोय मी.
इफेक्टिव्ह स्पीच वर पैसे देणार मग त्यांनी काय करायच सांग?
तेच की मला ते व्हॅलिडेशन टास्क व्हॅलिडेशन टास्क माझ्या अकाउंट ला आलं नाही ना म्हणून मी यावर करालोय की यावर येऊदे. म्हणजे त्यावर आलत मी टेस्ट फेल झाली म्हणून आल नाही.
माझं ते बंदच पडलंय.
आरे ते बंद केल्यात तेनी थोड्या दिवसांन पुन्हा सुरू करणार आहेत मग ते तीन चार महिने सुरू राहणार असं सांगित लेलीत की.
होय सोड.
आणि तू आणि बाकीची पण म्हणाल्यात की जास्त पैसे याल्यात त्यात म्हणून.
हम्म, बाकीच कोण सांगितलं?
ती शिफा म्हटली मला दहा हजार पेंडिंग पडल्यात.
शपथ एवढं केलं तिन?
ती मला जरा मो यावर बोलायला नको खरं जास्त सांगाला आसं वाटालय.
दहा हजार केली आसल सोड तेवढं खरं
कारण की ते मराठी रेकॉर्डिंग टाॅस्क आहे ब
हा.
तेज काय विषय आहं माहिती आहे काय एक टाॅस्कला तेनी अठरा रुपये देणार होतीत आणि मग टोटल तू मला आलीत की दोनशे सत्तर आलीत आणि दोनशे सत्तर पेंडिंग पडल्यात. मग टोटल पाचशे, पूर्ण केल्यास काय तू?
होय माझं आकराला ते स्टॉपच झालंय.
व्हय काय माहित?
मला ते फक्त त्याचं पहिल्यांदा अठरा रुपये आले आणि आत्ता बहात्तर रुपये काय चौदा्यात्तर पेंडिंग पडलंय बघ
हम्म हम्म ते लई हळू चेक केलीत सोड त्यांनी पहिला पंधरा माझं डायरेक्ट अठरा अठरा अठरा पेंडिंग पडली पंधराचं आणि ते पंधराचं त्यानंतर मग पंधरा दिवसान चेक केलीत तिन्ही
हे व्हॅलिडेशनच कसं होत माहितीे काय जसं टास्क करशील कणी लगेच इकड पेंडीग पैसे दाखवतंय
एका टास्कला किती आहेे तेच
ते काय माहिती मी तर केलो म्हणजे पन्नास तास केलो म्हणजे सबमिट करत होेतो फक्त ह्म
हम्म
तर तीस रुपये एकतीस बत्तीस पर्यंत येत होतो असं-‌-
पन्नास टास्कचं?
हम्म
एक रुपये तर एक एकला द्या म्हणाव त्यांना
किती मिनिटं लागतात पन्नास सा टास्क सबमिट करा दोन मिनिटं लागतात
तरी पण
लई अपेक्षा ह् वाढाल्यात सुष्टी
अगं मला पैसे पाहिजेल आहे मी फोन घेणार आहे नवीन
घरातली देतात की ग तुला
अगं दहा हजार मध्ये फोन येणारच नाही आहे, वरन पैसे घालायचं दहा हजार आली तर वर वर पैसे घालायचं तेच्या
हम् ह
सॅम मला सॅमसंगचा तो चांगला वाला फोन पाहिजेलाय त एस ट्वेंटी फोर तेण आहेत बघं तसं
हम्म हम्म
म हिनी मग मम्मी पप्पा म्हणल्यात तुला तीस पस्तीस हजार पर्यंत फोन घेऊन देतो मग चाळीस हजार पर्यंत मी हेणी तीस हजार घातली अजून दहा हजार घातले चाळीस हजार होते समजलं काय काय
हम्म हम कळालं आणि ते मग घेणार होतीस ते काय झालं
मला पैसेच आलं नाहीत अजून ग दोनशे तीनशे रुपये येणार आहेत मला अजून मग ते आल्यावर एक ते फ्रीदर म्हणून असतयं ते असं कॉफी घातलं आणि त्यात साखर घातलं आणि जरासं पाणी घातलं की मिक्स होऊन पूर्ण झाक जसं येतंय बघं तसं येतंय मग ते कोल्ड कॉफी तेण करायला यतीया पन्नास रुपयाला आहे नुसता ते डी आय वाय ला
मणंदात पन्नास रुपये नाहीत कि तिच्याकडे जाऊन घेऊन येत की तिची का वाट बघालीयास.
अगं तुला काय सांगु मी
काय सांगतेस सांग
तू बस ग अजून साडेसहाशे रुपये सहाशे रुपये घ्यायचा आहे त्या फॉर्मला भरायला.
त होय सहाशे पोस्टानं सहाशे आहे सरी बारी बीट पुन्हा आल्याले असतंय की
काय झालं?
तिथं जाऊन घेतल तर सातशे पाचशे आहे
होय खर तिथं जाऊन कधी घेणार आहेस तू नोव्हेंबर डिसेंबर ला
नाही मी जाणार तिथं मला गरज नाही तिथं जाऊन घ्यायची.
नोव्हेंबर डिसेंबरला कार्यक्रम आहे सगळे असणार जी पण बी. ए, बी. कॉम. सगळी सगळी युनिव्हर्सिटीत काय काय आहे सगळं ते आणि तिथं तुझं नाव घेतलीत तर मग तिथं जाऊन तू स्टेज वर घेऊन येणार ते
किती उशीर करणार आहेत तेवढं तस ते सगळ्यांचं नाव घेत बसणार आहेत.
त्यना माहित
जाऊ दे सोड.
दोन तीन दिवस ठेव. तील तेनी असं वेगवेगळं म्हणजे डिपारमेंट पाडतील चार-पाच, चार- पाच जणांच.
लक्षी आकाड कुठं होई.
कशाला स्वतःला जायाला पाहिजे ते काय काय झालं?
मम्मी मला बसून पण दिना झाल्या बघ किती बाद आहे.
काय होय काय झालं खरं?
मी इथं बसून बाहेर बसून बोलालोय काय इथं बसू नको, तिकडं बस म्हण.
तुम्ही मधनंच कन्नड बोलताय त्यामुळं कळत नाही मला
म्हणजे व्हॅल्यूच नाहीे घरात
मी तर के केवढी मेहनत करालोय बाई आणि आमची मम्मी म्हणालया पप्पांच्या पण फोनवर कर म्हण.
मी म्हटलं नाही बास मला
पप्पांच्या पण फोनवरनं कर की मग त्यात मम्मीचं नाव घाल.
तू बस गप.
बास झालं मला
फोन वर बोलायला कंटाळा यालाय तुला मग आयटी कंपनीत जाऊन. काय करणार आहेस?
आय टी कंपनी जाऊन फोन वर बोलणार आहे मी असं म्हणालयास तू
बाकीचं मग कराय नको. अगोदर आपण प्रोजेक्ट कसलं भारी केलोय माहिताय चाट जी पी टी वरनं.
होय. काय माहीत काय होणार आपलं पुढं.
हा नाहीच. आत्ताच बघ पहिलं मला तर आत्ताच टेन्शन आलंय.
मला तर पुढचं टेन्शन आलंय.
एवढं टेन्शन पण घेऊन कसं. खुळ्यागत हसालय. लय काय काय टेन्शन आहे घरात बसून माझं संतुलनच बिघडालय.
घरात बसून सगळ्यांच संतुलन बिघडते. खरं घराच्या बाहेर पण जाऊन बिघडलंच वाटालय खरं असू दे म्हणालोय.
तू काय पुण्याला जाणार आहेस ते
तुला वाटतलय सोप्पं तुम्हाला काय असं पुण्याला जाणार खूश म्हणून तिथं कायच असते विचार कर ना तिचं मित्र मैत्रिणीच कधी नवीन नवीन करायचं पहिला.
आणि मग आता इथं पण जरी तू कुठ तरी घेतलीस तरी तुला नवीन करायला लागणारच होती की
काय नाही अगदी ओळखीची पडलेली असत्याला.
आरधी फक्त बिनओळखीची असतात काय?
होय
होतय कि तिथ
आणि मग तिथं ती तर घर सोडायचं ना सगळं आपल्याकडे असणार हॉस्टेलवर राहिलो तर तर मग काय नसणार रूम मध्ये अटॅच बाथरूम असलं तर ठीक आहे नाही तर त्याला पण बाहेर जायला लागणार
राहु दे बाई मी इथच राहतो
सब काय हातात मिळणार नाही
मग त्यानंतर जॉब करायचं मग त्यानंतर स्वतःच फ्लॅट घ्यायचं रेंट वर मग सगळं कम्फर्ट झोन पुन्हा जसं घरात होतं ते आपण स्वतः तयार करायचं सगळं त्या फ्लॅट मध्ये मग परत येणार समजलं काय काय
समजा समजा दोनच
तिथं मग पु जरा तिथं जर कंपल्सरी असलं तर मग रोज कॉलेजला जायला लागणार ते पण सकाळ ते संध्याकाळ आपली मेन जे ए. एस. सी ला जाऊन ते एक हे झालंय माहितीये का आपलं डाऊनफॉल कशाचा झालाय माहिती आहे काय आपण फक्त त तीन तास जात होतो आणि त्यातलं पण तीन वर्षातलं पण एक एक दीड वर्ष गेलो नाहीये
तसं नाही चौथ्या तास बाहेरच
तेच आणि म्हणून आपलं पूर्ण संपलंय बाय आपण आधी जात होतो आपल्याला आधी सवय होती ते अकरा ते पाच तेन जायचं असं
बारावीला मी नऊ ते साडेपाच वाजेपर्यंत कॉलेजला जायचो बाई
व्हय व्हय खरं आता आपण एमसीए ला घेतलो होय आता आपण एमसीए ला घेतलो तरी डीकेटीला जरी गेलो तरी दहा ते चार कॉलेज असतय त्यांचं
नऊ ते पाच हाय बाई
फिर क्या क्या करेगे हम
मी तर दुपारी एक तास झोपणार तिथंच
कुठं तिथंच
कॉलेजमध्ये
घाट मॅडम ना सांगून झोपनार मॅडम मला एका तासन उठवा म्हणून
घाट मॅडम तर अ डोकं फिरवणार आहे बघकी तुमचं तुम्ही तिथ गेल्यावर
लय काय काय कन्फ्युज
आधीच तिला लक्षात राहीना काय आजकाल
तसंच पडत रहा
दहा वेळा एकच तेच की वेदीला आणि संध्याकाळी फोन करतो. आज पंचवीस पूर्ण करतो.
पाच राहत्यात मग ते पण कर की हॅलो
कल नकोत व्हय लोक तो रामानन गावाला जाऊन बसलाय त्यामूळ हॅलो
हॅलो
हॅलो यालाय का आवाज
यालाय की
थांब आता आक बारा मिनटं होतच आल्यात डिस्कनेक्टच होतय.
हा
हॅलो